तित दा ब क हॅलो
हा
अगं कट झाल किलीस का का
चुकून कानाला लागूनच कट झाल.
हम्म करायचं. कट करायचं नाही ग बाई मला बा ते बादच झाला तो आता
अस अग ते काढायला लागला आणि ते दोन डिस्टर्ब वर गेला.
हम् हम्. अं हां, नका आधी पहिला सांगाय कायतरी करलेलं तरी असते खायला काय. असं अचानक सांगतेस बाई तू तरी.
असू दे की आता, काय करतेस आत्ता आणि?
काय तर करून घेतलं असत क नही?
इथ आल्यावर कर.
हं, करायचं तिथ आणि आता ते काय काय घालायचं हाय? शेताकडे जाया पाशी
मग काय?
हम्म बघतो घे फोन लावतो बाबाला.
अं.
काय म्हणतो? काय म्हणत ते बघतो. हं, मग काय काय सांगतो.
हं.
हं म्हणजे बा भाजीबिजी कुठली आवडते का नाही?
मग काय ग असलं कसलं ग काय? तुला डवाळ लागली म्हणे.
काय नाहीच बाई मला.
अं? सगळं पचतंय?
सगळं पचते काय खाईल ते.
अं हं.
हं, आणि बाबाला फोन केलतीस?
नाही.
अं?
फोन कुठं आणि हाय महयाकडे त्याला फोन करायला?
मग फोन अजून घ्यायल नाही?
आं?
काही नाही पाहणी लागाल त्याला म्हणली. आम्ही कोण?
का?
चांगला मोबाईल आहे का बघायला?
हं, म म हेला दिल्लीला जा म्हणशील कणी.
हं, ते सोडले तर जपानला बी जाऊन येत्यात.
काय बाई? आता कुठं पण घईल तस असतेच, आणि बसला चांगला काय? असला कसला? हं.
इंग्लिश आहे त्यात सगळं.
आं? काय?
आमच्यात सगळी इंग्लिश आहेत म्हणले मराठी कोण नाही.
इंग्लिशेत?
हं.
हं, असुदेत. आई बाबा? हं हं, कुठे गेला आता? मामा
कुठं बाहेर
ह हा अ काय हम्
कव सांगणार तुम्हाला
कशाच
तेच काय करणार ते ते्हा सांगणार विचार
बघतो की फोन लावतो बाबाला आम
हवा ना वाजे हो का
आता हेच आपल्याला पोट लावून बघतो
हम्म
म् चाल ठी कधी कुठल्या दिवशी जपायचं ते
सत्तावीस तारीख हवा येत बघू
कुठला दिवस सांग बाई आता सत्तावीस तारीख मला काय समजल
तारीख आता सत्तावीस समजत नाही का
आता ह कॅलेंडरच बघा पाझी कधी येतव
हम सग
ते मांजर बाहेर आले का बघ पहिला आधी नाहीतर आताच बशील शनिवारी आय हम् अ बघतो गे फोन काय करतो काय काय म्हणत बघ्या तिकडे जायचं तो कणी गेला कोल्हापूरला
का मग तिला काल सुट्टी होती जातो म्हणाल तशन
जाता म्हंटलं तिचं काम आला आच आणि घरातती कपडे एक आणली ती टेबल वची धुवायची त्या दिवशी आता ते आजच्यान तिचं ऍडमिशन कराय चाल ती कॉलेजला आज फारम घेऊन आली उद्या आणि काय जायचं आहे पैसे भरायला क्लास चालू झाला कि तिचा
क दि बस ना
क्लास चालूच आहे तिचा कॅम्प्युटरचा बण कॉलेज संपल्यापासून चालूच केली
हम्म म ते तेला थोडं सुट ट्योती समूवारी तरवर ती गेली मग घरात कोण नको सोमवारी दिलेली त्यांचं कायतरी काम असणार सुट्टी दिलेली
आसय
हम
हम्
हम् म आणि काय मला ती म्हणत्या प हे दाखवलं आणि गेलतीस काय नाही काय काय इच्छा बा माझं डोसकं फिरवली बाई
कोण सुनीता
हं
हम्म.
दांडगी बाई कुठली हथला उलू म्हटलं, की तुल्लू तिकडे जाते बग मुंबईला.
हह
बघ क आता त्याला काय कामधंदा, आहे का नाही, तिला नेऊन दाखवायला कशाल
बकी आरदवट दोडोस्कया च त्याच्या बायकोचं बी मगी माझं झालं बर त्याच्या दुसऱ्या दिवशी बरोबर कनी त्याच्या बायकोचं पण चोर ओटी केल्या
हा.
तिन स्टेटस गावभर ठेवली नाही. मग तिच्या जवळ आता गेल्यावर आता एका बिल्डिंग मधल्यावर बोलवले असतील. त्याच्या जवळ गेल्यावर मग दाखवलं असेल तू शाना लवड्या चा.
हम्म. मला म्हणाल ते काय कोण म होत ते एक फोटो बघ एक फोटो दाखवला. काय काय म्हणाल ती बाई कोण होती काय? काय सांगा विचाराल त बा म म्हटलं मला काय माहित नाही बाई आता. कालशमभजते
तिच्या भावाच्या पुरीला ते विचार म्हणाव की या दुसऱ्यांच ना, कशाला बोलत राती
कायच नाही उसावर दांड करू लागते. लोक काय करायचं तिचं बी विचारलं की आल ती म्हंटल गेलतीस का म्हणाली. आल जाऊन आलो म्हंटलं बघून बाळा आला तर हम्म. ते कुठं आले ते कुठं इथ्या
हम्म.
ती मम्मी तेवढ होती वाटत दोन दिवस दवाखान्यात. कोण नव्हत.
हम्म
ह. पप्पा विपा कोण यायला नाही त्यांच
हम्म ह आणि
काहा जेवन
काय आंडी कारल.
मंगळवार आहे ना, वो
क भूगू मंबईला बकर कापत्यात माहित आहे नव मंगळवारी
अ
ह
काय ग बाई वा पाळतच नाही का?
तेव तुमच्या सग बुधवार आणि रविवार कुठलंच पाळत नाही आम्ही.
काय ग बाई बारीे बई
सगळ्या दिवशी खायच
हम्म. खावा खावा
हम्म.
अ बरं आणि खायला का पाहिजे काय?
खायला का आणली तिथ
काय खाणार असलीस तर
काय नको काय नको म्हणलं हो
हम् काय खावं वाटलं असल तर सांग
नको की काय
हम
बघतो के मग काय आता हे उद्या घेऊन जाते का पण ह
बरं फोन नंबर फोन ती घेऊन जाते का काय मी त शाळेला उद्या
हम्म मग तू आत्ता फोन करून विचार मग
हम्म लावतो बघतो लावतो ग सकाळपर्यंत हा
हम्म
घरात घरात विचारा पाहिजेल की बाबाला त्या गावाला जाणार म्हणून
अ अ
मग बाबाला सांगायला लावायला पाहिजे फोन
हो तर ते म्हणणार आता की तिथं हाय म्हणल तिला बोलवून घेणार हे घेणार
हम्म ते काय म्हणत मी म्हण सोड खर बघू तरी
काले
हम बघतोय काय काय हं
हो
हम् काम सुणे बोल काय ग ब दोन मिनट मला तू कशाला हे करालीस ह मी म्हटलं बोलणार कायक गेलं हम् नाही कटवायला हा आता आवाज व्यवस्थित यालाय मग अच लई येयलात का
अगं हेडफोन घाठलेलो मगाशी
मा आता
आत काण्यालालु
हम्मम हेडफोन घातल्यावर हे होतंय वे हम्म आणि पेरून पेरण्यात झाल्या सगळ्या
झाले
पेरण्या झाल्या सगळ्या
झालं ते आणि जेवल्यानंतर भांडले असल्यानंतर. आतालीली. हं
शेंगदाना त्यांनी सगळं घातलं
सगळं.
हम्म ह असुदे असुदे बाकी काय आणि मोठ हे आहे
दुपारपासून सकाळपासून माडच आहे खरं
हम्म हम्म. मोठं कुठे जरा पडून गेले. हम्म तेवढा नाही वय तर ठेंब पडायला लागल्यात.
हम्म.
हम्म. असुदे जेवायचं कवा?
जेवायचं कि
हम्म. बाबाला दिलास कणी?
नाही आजून आमचं झाल्यावर